हॅलो
हॅलो
हॅलो न ह काय चालले तर काय विशेष प्लन आहे आज
काही नाही रे मी माझी वतिक डायरी लिहित बसले होते कोण आडवेत यात काय काय हम्म गडल ते डायरीमध्येध्ये त लिहून ठेवण्याची मला सवय आहे खूप छान वाटते लिहून झाल्यावर
बापरे डायरी नेहा तू अजनी त्या उसव्या शतकात जगदीेश का आजकालच्या डिजिटल युगात पेन आणि कागद घेऊन कोण लिहित बसंत मला काही लिहून ठेवायचे असेल तर मी मोबाईलमध्ये नोट्स ऍप उघडतो आणि दोन मिनिटात टाईप करतो ते सेव पण राहात आणि कधी वाचता येत तू विना काणा वेल आणि कागद वया गालवते
एक्रू जात डिजिटल शहाणपण नको शिकव
ह
टाईप करणे आणि स्वतःच्या हातान लिहिणे यात खूप मोठा फरक असतो जेव्हा आपण हातात पेन घेतो आणि कागद दावर लिहितो तेव्हा आपले विचार आणि भावना थ कागदावर उतरात त्या डायरीला एकवेेगळाच सुगंध आणि व्यगत
ह
स्पष्ट असतो मोबाईलवरर टाईप करतात वाटत जणू आपण मशीन सारक काम करतोय खूप मेकॅनिकल झाला आहेू
गरमम मी मकॅनिकल नाही मी प्रॅक्टिकल आहे नहा विचार कर जर तुझी डायरी कधी हरवली किंवा त्यावर पाणी सांडलं तर तुझ्या चांगल्या आठवणी एका शेंगदान न मोया किंवा लेपटवा लॅपटॉप वर टाईप केल्यान डेटा क्लाउड वर सेव्ह राेतो मोबाईल हरवला तरी ईमेल आय डी टाकून संगलप परत मिळतात येत आणि टाइप करता स्पेलिंग चुकलम की ऑटो करे लगेच दुरुस्त करे तू या डायरी म फक्त खड खोड दिसेल
ती खाळाखोळ म्हणजे आपल्या विचारांची प्रगती असते ध्रुव आणि ऑटो णे आजकालच्या तरुणाचे स्पेलिंग आणि व्याणण खराब झा कारण डोक चालवाची गरजच पडत नाही स्वतः च्या हात लिहिण्या मु आपली एकाग्रता वाटते आणि मेमरी पण सांग व ट करोस म्हणून अ डॉक्टर सारखे झाले असे कोणाला वाचता पण येत नसेल
हम्म माझे अक्षर थोडे खराब आहेत ही मी मान्य करतो पण न वेळेचा विचार करना टाईप करण्याचा स्पीड लिण्यापेक्षा खूप जास्त असतो जर मला एकदा मोठ मो ईमेल किंवा ऑफिसचा रिपोर्ट लियची असेल आणि मी तो हातून लिही बसतो तर माझे दोन दिवस वाय जातील टायपिंग मु आपण खूप कमी वेेत जास्त काम करू शकतो आजच्या फार जग जगात टायपिंग ही कालाची गरज आहे ह
कामाच्या ठिकाणी ईमेल आणि रिपोर्ट साठी टायपिंग ठीक आहे रु मी त्याला नाकारत नाही पण जेव्हा आपण कोणाला वाढदवसात कार दो किंवा प्रेम व्यक्त करतो तेव्हा कमप्युटर व टाप केला मेसेज चांगला वाटेल की स्वतःच्या खात लिहीलेले पत्र स्वतःच्या हातान लिहिलेल्या दोन ओळीमध्ये जो जिवातला असतो तो मोबाईलच्या फॉंट म कधीच येऊ शकत नाही तू कधी कोणाला मला स्वतःच्या हाताने पत्र लिहिल आहेस का?
पत्र लिहायचा जमाना संपलाय न आजकाल लोक वा व्हॉट्सअपवर सुंदर इमोजी आणि गिफ्टस पाठवून भावना व्यक्त करतात. ते जास्त कलासूर आणि वेगाने पोहचत. पत्र पोस्ट करा जा मग ते चार दिवसांनी पोहोचणार. तोपर्यंत सण किंवा वाढदिवस संपून जातो डिजिटल मीडिया मुले आपण सेंकदाच्या भगात जगाच्या को ज्ञान असलेल्या व्यक्तीशी कनेक्ट होऊ शकतो.
सेकंदाच्या भागात कनेक्ट होतो म्हणून त्या मेसेज कि किंमत राहिलेली नाहीत रु लोक फक्त कॉपी पेस्ट करून फॉरवर्ड मेसेज पाठवतात त्या त्यात कोणती भावना नसते. पत्र जेव्हा चार दिवसाांनी पोहोचायचं तेव्हा त्याची जी वाट बघण्यात मजा होती ती आज इन इन्स्टंट जगात नाही. आपण खूप जास्त घाई जगत हो आहोत आणि त्यामुळे जगण्येल्यात गोडवा कमी होतोय.
बाबतीत पत्राचे महत्त्व आहे हे मी एका बाजूने मांडण्या तो पण या पर्यावरण वाचा विचार करणार डायरी लिहण्यासाठी किंवा वही पुस्तकासाठी लाखो झाडे तोडली जातात. कागद बनवाला जातो जर आपण कागदाचा वापर कमी करून डिजिटल झालो तर आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो ना? ऑनलाइन टायपिंग पर्यावरणपूरक आहे.
अ आणि मोबाईल आणि लॅपटॉप बनवण्यासाठी जो इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो त्याच का धृ मोबाइलच्या स्क्रीन मुले डोल्याचे आजा वाढतात रात्री झोप येत नाही मान दुखून येते हा त्रास डायरी लिहितानं कधीच होत नाही. कागद आपण रिसायकल करू शकतो पण हे कचरा पर्यावरणासाठी जास्त घातक आहे. ध्रुव अतिवापर केल्यानं त्रास होतो न सॉरी.
अतिवापर केल्याने त्रास होतो नेहा पण स्क्रीन टाइम मर्यादित ठेवला तर काही अडचण येत नाही. आजकाल लॅपटॉपावर डार्क मोड किंवा आय कम्फर्ट सारखे ऑप्शन असतात ज्यामुळे डोळ्याला त्रास होत नाही आणि डिजिटल लायब्ररीमुले आपल्या एकाच्या मोबाईलमध्ये लाखो पुस्तके वाचवा मिळतात ज्यासाठी घरात मोठी कपाटे होण्याची गरज पडत नाही.
पुस्तके मोबाईलवर वाचण्यात तो फील नाही येत रे ध्रुव नवीन पुस्तकाच्या तो कागदाच्या वास पाने उलटण्यात तो आवाज ते सुख वेगळीचे असते मोबाईलवर वाचतानेसारखे मेसेजचे नोटिफिकेशन येतात आणि लक्ष विचलित होते
हो नाही नाही हो नोटिफिकेशन मुले लक्ष विचलित होते है अगदी शंभर टक्के खरे आहे मोबाईल काम, करताना सोशल मीडिया मन लगेच वलन पण चल आ तू यश, या दैनंदिन जीवन विश्वार बोलून मला समजल कि दोनोही पद्धतीचे आप ते महत्त्व आहे काम सा टायपिंग बेस्ट आहे आणि मनच्या शांतीसाठी आणि भावनासाठी हस्तलेखन.
अगदी बरोबर बोललास्रू आपण दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवला पाहिजे, आज खूप छान घट्टीमटी नौचक झाली आपल्यात, आता तू तुझ्या लॅपटॉपवर टाइप करायला जा आणि मी माझी डायरी फोन काढते
हो नक्कीच आणि पुण्याचा वेल्ली मी तुला वाढदिवसाला टाईप केलेलो मेसेज नाही तर स्वतःच्या खराव अक्षरात लिहिली ग्रीटिंग कार्ड नक्की देईन
हम्म ध्रुव फोन ठेऊ नकोस मला अजून एक गोष्ट आठवली आपण मुलाच्या शिक्षणाबद्दल विचार केला का आजकाल लहान मुलांना पण शाळेत लॅपटॉप किंवा टेबल तेवर शिकवले जात आहे याने मुलाचे स्वतःच्या हाताने लिहिण्याचं कला पूर्णपणे नष्ट होईल ना
हो नेहा खूप मोठा आणि गंभीर विचार आहे पा देशामध्ये काही शालामध्ये टॅब्लेटवरर अभ्यास सुरू केला होता पण आता त्या जाणवले की मुलांची बुद्धी आणि एकग्रता कमी होत आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पेन आणि होयचा वापर अनिवार्य केला आहे लहान मुलांसाठी हस्तलेखन खूप जास्त महत्वाचे आहे कारण त्याने मेंदूचा विकास होतो
अगदी बरोबर जेव्हा मूल हाताने लिहायला शिकत देव्या त्याच्या बोट बोटाचे स्न-स्नायू मजबूत होतात आणि विचार करण्याची क्षमता वाटते जर आपण त्यांना शु सुरुवातीपासूनच फक्त कीबोर्ड दिला तर त्यांना अक्षरांची ठेवण आणि रचना कधीच समाजणे-समजणार नाही म्हणजे डिजिटल मीडिया फक्त मोठ्या माणसां ठीक आहे मुलांसाठी नाही
हो आणि मोठ्या माणस म्हणजे सुद्धा आजकाल डिजिटल डिटॉक्चा ट्रेंड आला आहे जिथे लोग आठवड्यातून एक दिवस मोबाईल बंद करून डेअरी लिहतात किंवा ह स्केचिंग करतात म्हणसाल मशीना पासून दूर राहून चर्चा जवळ जाण्याची गरज वाटते शेवटी
हो चल बाय ध्रुव टेक केअर
बाय बाय
ह